हॅलो आहो मी तुम्हाला करतो म्हणलेलो आ ता त्यांनी दुसरे कॉल कराल ते सगळंच आवघड झाले की आता सगळ्यांचेच कॉल वेस्त जाणार.
म्हणजे
आता तुम्हाला मी केलं त्यावेळेस तुम्ही रिसीव
नाय रिसीव नाहीये मला एररचं दा वत होत माझ्याकडे ते क्व अ ह्याचा एक क्वेश्चन आहे आहे ना ते झालेलंच नव्हतं म्हणताना मग उचलला नाय तुमचा असं झाला हो.
असं नाही करून चालत माझा कॉल वेस्ट जातोय ना मग.
म्हणजे तुमचा कोणाचां चालू होता काय आता
नाही मी तुम्हाला कराल तो पण ते डायरेक्ट कट झालं ना मग माझ माझं वेस्ट वेस्ट जाते सगळं परत मग मला कॉल करता येत नाय असं झिरो झिरो सेकंदाला जाते पुढं
हा म माझं पण तसंच झालं होतं आता तुम्हाला पण मी कनी मगाशी लावत होतो ना उतला उचला नाही पण तरी पण माझं झिरोज दाखवलं तेव्हा
म ते पुढं सबमिट होतय ना हे असं
पण कॉल त मगाशी तुम्हाला कॉल लागलेला माझा
होय केला ब फ केला असं झालं ते
नाय तेव्हा नाय तुम्ही मगाशी मला मला वाटतं आठच्या दरम्यान तुम्ही सांगितलं होता तेव्हा
तेव्हा तेव्हा नाय आत सांगतय मी
हा मं तेव्हाच मला सबमिट आलेलं हाय आता मी आता जस्टच लावलय तुम्हाला मी
मी तुम्हाला कॉल केलेलाच नाही मी आता आता आपलं कन्व्हर्सेशन चालू झाल्यावरती आपण एक मेगींना कॉल कराय लागलो ह्याच्या आधी मी तुम्हाला कॉल केलेला नाहीये.
हो आल लक्षात मला नाही मी करत होते ना आठ वाजता तुम्ही म्हटला ना फ्री आहे करा म्हणून म तुम्हाला म्हंटल मी तुमच्याशीच बोललो ना मगाशी इर एक मिनिटात थांबा आ अ चॅटिंग मधे जाते म्हणजे माज्या लक्षात येईल कारण की लय जण आहेय ओ प्रत्येक जण मला पण करा म्हण ना ते एकमेक त्याच्यामुळे लक्षात येत नाही मला पण
होय
तन्वी तुम्ही तन्वी तुम्हीच ना
हा होय मीच ऐके
हा झाले की मगाशी म्हणजे तुम्हाला मी आठ वाजता बहुतेक मेसेज केला होता ना की आता करू काय म्हणून
हा
हा तेव्हा करत होते तेव्हा तुमचा लागला नाही पण त्याच्यामध्ये दिसत आता की नी रिफ्रेश केल्यानंतर च् झरो डायरेक्ट सबमिट झालंय माझं
हा ते तसच होते मी काय म्हणलो मी तुम्हाला पहिला करतो मग तुम्ही पहिला करा पहिला कन्फर्म करत जा कोण कोण करायचं आणि नतर मग दोघींचं पण वेस्ट जातय
होय काय मग होते नाही असं काय झालं नव्हतं सोडा मग माझ्या ऐकण्यात फरक पडला असेल मग तुम्ही केला लवकर नाही म्हणताना मी केले असेल न हो
नाही नाही ते कॉपी करून नंबर टाकायला वेळ लागतोय ना बरं अस दे बोला आता जाऊ दे तुमचा कॉल होऊ दे पहिल्यांदा बोला बोला
ठीके ठीक आहे कॉप पेस्ट करत नाही काय म्हटलं तुम्ही
हा कॉपी पेस्टच करत होतो तर तुम्ही कॉल केला असं झालं
हा हा हां ब ठीक आहे माझ झालांत तुम्ही करा म्हणे घ्या तुम्ही डायरेक्ट आता पाच कॉ करा म्हणजे होतय आपल्या व्यवस्थित खर असं एकदम करता येत नाही हो नाही आता एक आता एक कॉल झाला कने आता एक पंधरा वीस मिनिटांने करावं लागतय बघा
हा तेच केल
हा नाहीतर हे दाखवत नाही आता कॉल झालेला अस म्हणून सांगते तेी हॅलो आवाज येतय ना माझा ओके ओके हो जेवले तुम्ही
हा बे पण जेवलं बघा
ह हा हां हां आज काय केला होता मग विशेष
आ ते विसयच काय नाही सकाळची मिसळ होती आता परत मग भाकरी भाजी भाता तेवढच के नाही माझ आता जस्ट एज्युकेशन कं्प्लीट झालंय
अच्छा अच्छा अच्छा मी म्हटलं की जॉबला आहात की काय
नाही नाहीबल्ब
हा हा हा ह चालेल बाकी आणि काय म्हणताय
काय नाही बघा न मानताय बघा
हम् हम् हम् इचलकरंजी सेल लागली असतील की आता
तरणजल नाही माहिती मला अजून
तुम्ही कुठल्या गावची सॉरी कुठून बोलताय मग तुम्ही
मी अ तारदाा
तारध ह हा हां मग इचलकणजी म्हणजे इचलकणजी म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणते हो असं डिझायनर वगैरे म स्टेल लागलेले असतात ना आता मान्सून सेल
होय होय होय
असं मग ते वि म्हटले हो तुम्हाला
ते होय अजून अ इतर तरंजित गेलो नाही हो त्यामुळे मला माहित नाही
अच्छा अच्छा म्हणजे आता सध्या रीलल्स वगैरे येतात ना इन्स्टाला म्हणून म्हटलं
इन्स्टा जास्त वापरत नाही मी
अच्छा ओके आता हे झाले ना त्याच्यामुळं आता काय मग घरी निवांतच आहे.
होय.
हा हा हा बाकी मग फिरायला कुठे गेला होता.
आता फिरायला कुट नाही बघा घरीच आहे.
हा हा हा ह आणि आता म्हणजे याच्या आधी कधी असं कुठ ते बाहेर अस फॅमिली ट्रिप वगैरे
होय अ फॅमिली आता जस्ट का तस घरी कोणतर थांबायला लागतय त्यामुळे असं बाहेर नाही. तसा लास्ट टाइम तेवढं गेलेलो, आजराला तेवढं गेलेलो.
अच्छा आजऱ्याला काय आहे. हा हा हा हा
हम
मग आता हे पाऊस लागल्यावर ग्यायला नाही कुठेला वेकेशन ला वगैरे
नाही अजून आता काय हो पाऊस पण धडी ये ना झाला यायला चाललाय आता आज कुठं पाऊस पडाला लागलाय.
होय होय आज आहे तिकडं पाऊस तुमच्या इकडं
होय आहे की आता संध्याकाळी तर भरपूर पडायलाय बघा.
होय आत्ता आमच्या इथं पण होता. आता जरा कमी आलाय दोन, एक चार दिवस बंद होता. हम्म
हम्
आता आहे पण चालू आता पाऊस
होय.
हम्म आणि त्या पुढे
अजून काय नाही बघा अजून सध्या तरी सगळीकडून गॅपच आहे. होम्
चालेल. हा हा हा हां मग फ्रेंड वगैरे जातय की नाही असं कुठं काही नाहीच कुठे
हा तस जातोय कधी कधी कारण मै मैत्रिणीच्या थोड्या लग्न झालेल्या आहेत, थोड्या नाही. त्यामुळं कधी कधी तर होतय भेटणं.
अच्छा तिथं ह्याच्यामध्ये ना गजानन महाराजांचं पण मंदिर आहे ना कुठ तरी तिथं
होय आहेे की
हा म्हणजे आहे तिकडं म्हणजे माझे पण मामा आहे तिथं म्हणून म्हणलं
हम् हम हम्.
हम्म त्याच्यामुळे तिथली पण म्हणजे माहिती आहे. आता इस्कॉन मंदिर पण व्हायला लागले ना तिथं कुठेतरी
होय.
हम्म.
घरी कोण कोण असत तुमच्या?
आमची जॉईंट फॅमिली आहे मी मॅरिड आहे.
हम हम
हम् मग जॉईंट फॅमिली आहे आमची आम्ही आता अकरा जण आहोत.
एवढे
हम्म. माझी सासूबाई म्हणजे आमचे मधले सासू सासरे धाकटे सासू सासरे एकत्रच असा आम्ही आहे.
हा.
मी मोठी अस होन त्यांची हम्म
अरे
तुमचे तुमच्या घरी कोण कोण असते
अ मी मम्मी पप्पा भाऊ
अच्छा अच्छाबल्ब
हम्
अनमॅरिड आहेत ना तम् अजून
होय
हम् हम् ह पुढे आता जॉबचं कसं काय काय
अजून जॉबच तरी काय ठोक्यात नाही घेतलेलं कारण रिझल्ट साठी थांबलंय ना.
हा हां कोणतं हे होतं तुमचं.
माझं बी सी ए.
बी सी ए हा हा आता कम्प्लीट झालं काय तुमचं मग.
होय
ह् ह ह ह त्याची एक्झाम कध हे कध आहे म रिझल्ट
अजून तरी नोटिफिकेशन काय आलं नाही
हा
होघ्या आता कधी येईल तेव्हाई
हम् हम् चालते की कुठे इथंच गेलं आपल्या इसर कर्जी मध्ये गेला कि कोल्हापूरमध्ये
अह कोल्हापूर मध्ये होतं.
हां हां
ह ह.
ओके ओके हा हा. मग आणि काय म्हणता विशेष कळायला नाहीये म्हणा.
नाही नाही विशेष काय नाही बघा.
काय ग तब्येत ठीक नाहीये का काय.
नाही जरासं ते पाऊस गार वार सुटलंय ना. बाहेर बसलोय मी थंडीत त्यामुळे तसं व्हायलय.
का आत बसशीला का नाही मग.
नाही आत सगळे आहेत डिस्टर्ब होतय त्यांना.
हा हा हां अच्छा कारण की वारा आहे ना म्हणजे क्लायमेट चेंजेस होतं.
देईना झाल्यात व्यवस्थित.
ह हा ऍक्च्युली कसं होतं ते ग्रुपला टाकायच नाही म्हणतात ना ते हे मग त्याच्यावर मी पण टाकले नव्हते. मग माझे जेवढे ओळखीचे त्यांना मी केले होते मग आता तुमचा मेसेज बघूनच. अ हे करायचं नाहीये म्हणून टाकायचं नाही ना तसं ग्रुपला.
हा
हम्म ते आधीच आम्ही सांगितलं होत फ्रेंड न माझ्या त्याच्याम त्याच्यामध्ये टाकलं होतं मग जेवढे ओळखीचे त्यांच्यासोबतच पाच वेळा कॉल करून घेतलं असं केलं.
हम्म हम्म
हम्म माझा तुमचा आलता म्हणता ना तुमचा एक आणि अजून एक.
की कोणतरी एक त्यांनी मेसेज टाकला हो हा मग मी पण म्हंटलं कोण बोल म्हणजे अस सरळ सरळ इग्नोर मारायला लागलेत. ते कोण हां.
म्हणजे तुम्ही हे केलं होता का मेसेज वगैरे.
कॉल मी सगळ्यांना केलेला पण काही लोक आहे ते असे इग्नोरच मारत होते. मग आमचं कसं कंप्लीट होणार मी तर किती जणींना अह. हेल्प केली माहित हाय का आणि माझ्या वेळेस कोण कॉल माझा रिसीव करा ना. बीजी हाय म्हणतात काम हाय म्हणतात.
नाही म्हणून आपण काय करायचं सुरुवातीला माहितय काय पहिल्यांदा सुरवातीला त्यांच्याशी बोलून यांचे मेसेज. करायचा ते कम्फर्टेबल असेल तर मग विचारायचं नसेल म्हटलं तर मग आपण तिकड नाही परत करायचं. असा प्रॉब्लेम येतो मग ना परत मग आपण प्र ते काला हे होणार आणि आपल्याला कोण विचारणार नाही असं होतंय ना.
हम्म मला एवढ्या आयडिया नाही ना मला मला काय वाट ल आपण हेल्प केलं म्हटल्यावरती पुढचे पण करतील असा माझा समज झाला.
हा बरं एक मिनिट ऐका ना माझं टायमिंग झालंय आता मी कट कर ते तुम्ही करा मग आता थोड्या वेळानं हम्म. हेच संभाषण आपण पुढं कंटिन्यू करूया.
चालत
हा